हॅलो!
हा बोला कि.
काय करायल्यास?
काय नाही बघा बसलोय तुम्ही काय करायलाय? होय होय तुम्ही?
आम्ही पण बरे हाव बग.
हम्म का तब्येत वा खराब झाल्या काय?
अजून रिफिरी झाली नाही तब्येत.
का? दवाखान्यात गेला नाहीसा? दवाखान्यात गेला नाहीसा?
जाऊ आल तरी पण काही होई ना.
हम्म.
तू काय करायल्यास?
काय नाही बघा बसलोय.
ह.
हम्म.
काय चाललंय मग?
काय नाय बगा निवांत मग? काय करायलायसा आणि?
काही नाही बघ.
हां.
आता कारायचं.
हम्म मग आज सकाळी देवाला तेन जाऊन आला का नाही?
कुठ हीथ विठ्ठल मंदिर रा आ लांब हाय मा बाई कुठं जायचं?
लांब हाय.
होय तुम्ही गेलता का नाही?
होय आम्ही गेलतो आमच्या इथे जवळच हाय. हम्म हम्म.
देव्हाऱ्यातल्याच विठ्ठल माउलीच्या पाया पडल्यान बसले.
हम्म अभिषेक वगैरे केला का नाही?
सगळं केलं बघ सकाळीच अभिषेक केलं घासलं, अंंगोळ घातलं, फुलं घातलं, पाया पडलं.
हां. आम्ही पण आज अभिषेक ते न घालतोय ना मग देवाला.
काय म्हणलीस?
काय नाही बघा हम्म. विशेष काय नाही सगळ्यांच उपवास आहेत त्यामुळ सकाळी खिचडी केलती. खिचडी केली, शाबूचं सांडपा तळल्याल. दही उपवास उपवास म्हणत उपवासा दिवशीच ढीगबर खातोय आपण.
होय
हू
आता काय केल्यावर
आता वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी
हा
तुम्ही काय केलाय
आम्ही सकाळी शाबूची खिचडी शेंगण्याची आमटी
हू
पुन्हा सांडग तळलं होतं दही
हू
आता बघायचं शाबूचं वड काय करायचं शाबू बिजत तर घालून ठेवलाय तर शाबूची खीर करायची म आमची आमच्या सासूबाईंची मोठ्या मुलगीची असत्या बघा ती बॉटल बी आणल्या बघा रिकामी होय पर सगळ्यांनाच करायला पाहिजे नई
हो होय
तुमच्यात सगळ्यांनी धरलाय
होय आमच्यात सगळ्यांची असत्या
अ मम्मी तुम्ही एवढे जणच
नाही नाही सगळेच धरतोय आम्ही हा हा
काय आल्याली पाहुण बरेत की नाही तुमच्यात आलेली पाहुनी बाई बरी हाय काय म्हणलं
होय होय हाय की
हा मग पाहुणे पण आलतीत काय मंदिरामध्ये
होय घेऊनच गेलतो हा काय नई बघा मंदिरात तेन लई गर्दी होती येवढी वैताग आला जाऊन
थांबून थांबून नंबरात का
हा भरपूर गर्दी असत्या आमच्या ईत एकच हाय ना तिथं अजून एक हाय पण ते गावात हाय मोठ हाय एकदम
हा
हू तरी इथं पण लई गर्दी असत्या
हा
शाबू राजगिरी्याचे लाडू तेन देतात
हा मग काही गोळा करून घेऊन आला का नाही पिशवीतन
एवढं पिशवी भरून देतात व्हय
दोन दोन पावणेबाईला दोन लाडू आम्हाला दोन लाडू
पवणी बाईला द्या म्हणायचं एक पाकीट
हू पाकीट सगळ्यांना दिल सगळ्यांना पाकीट दिल्यावर मंदिराच ट्रस्ट सगळ पैस संपल की.
होय.
हम.
बरोबर आहे घ्या. मग काय आणखीन कुठे? फिरायला गेलता का? नाही.
फिरायला नाही.
काय? मग तुमच्याकडे पाऊस वगैरे.
पाहिजे. पाऊस जरा याय लागलाय चाललाय लय का असा मोठ्ठा नाही.
आमच्या इकडे पण तसंच येतेय बघा.
हा. हा कुठे? रेग्युलर पाऊस आहे कुठं? उन तर आहे.
बाय
हम्म.
पण तेवढं व आले की चिकचिक घाण नको वाढते बा.
होय पण एकदाचा म्हणजे मोठा पाऊस झाला तर काय वाढत नाही तेऊगच बारीक येतंय. जातोय, परत ऊन येतय.
होय.
ते कपडे काढा, घाला काढा, घाला.
आता तुमच्यात पत्रे टाकलायच नव तुम्ही.
आत्ता टाकलोय खरं पण आमच्यात काय बाकीच्यात नाही त्यां ते तसंच असते की.
त्यांच करायला लागणार आत, बहीर, आत बाहेर.
हा आमचं पण आधी नव्हत तवा तसंच. काढायचं आत आणून ढाकायचं नंतर मग आणि- पाऊस आणि पाऊसा आला की परत आणि आत आणायचं.
होय.
हा आता काय पत्र घातलं सोडा त्यामुळं- काही विषय नाही.
ओलं होत नसेल आता.
नाही.
काय? तुमची मम्मी स्वयंपाक बनवते का काय?
होय.
कसं करताय तुमची मम्मी शेंगदाण्याची आमटी.
शेंगदाणाची आमटी मम्मी करता बा मला माहित नाही म्हणजे माहितीय तसं. हो का? तेलात म्हणजे हे टाकायचं जिरं वगैरे टाकायचं. त्यात मिरची टाकायची मिक्सरला लावून. आणि शेंगदाण्याचा कुट जरा भाजून घ्यायचं. त्यातच मिरचीतच आणि नंतर पाणी घालून उकळून घ्यायचं जरता कूठ जास्तच लागते ना त्याला.
होय त्याला कूट जास्ती लागते.
हा. एवढंच करतोय लई म्हणजे काय वेगळं करत नाही. तुम्ही कशी करताय?
आम्ही पहिले शेंगदाणे भाजून घेतो,
हा
मग मिक्सरला बारीक करतो एकदम म्हणजे एकदम चक्कस बारीक. पुन्हा हिरव्या मिरच्या बारीक करतोय म त्या मिरच्यामध्ये त कूठ घालतोय सगळा शेंगदाण्याचा,
हा
म जरा पाणी घालून मिक्सरला ते कुट आणि हिरवी मि मिक्सरला बारीक करतोय. म्हणजे जसं तुमच्या पद्धती, माण कुणाला घट्ट लागतंय एकदम कुणाला, पातळ लागतंय मग आम्हाला काय पातळचं लागतंय सोडा. मंग एका भांडात काढून घे‌ आपल्या पद्धतीने जसं पाणी घालायचं तसं घालायचं भांड्यात तेल, तेल गरम झालं की जिरं घालायचं जिर तड तडलीत कि ती वतायचं. एवढंच की उकळी काढायचं नाही उकळी काढली की शेंगदाण्याच कुट फुटतंय.
होय.
फुटून मग एक एककी ते कुट ऐकीकडं आणि पाणी ऐकीकडं होतंय. असं करतोय बघा आम्ही.
हा आम्ही आल्यावर एकदा करा. तिला चालंत आम्ही आल्यावर एकदा आम्हाला करून द्या म्हणलं.
करून देतो की आमच्या इकडं या आता राहिला, कधी येत्याय तेवा करूया.
होय.
काय तुमच्या पाहुणीच्या गावाला जाणार होतसा म्हणं भेटा भेटायला?
होय जायचं आहं.
कधी जायचंय बघा जायचंय जायचंय म्हणुन आता दिवाळी यायची.
हम्म नाही नाही जाणार आहे पुढच्या आठवड्यात.
आमचा भी जरा प्लॅनिंग चालू आहे दिवाळीत फिरायला जायचं.
होय कुठं जाणार आहं?
तिरुपती बालाजी.
तिरुपती बालाजीला जाणार आहं? हा भरपूर गर्दी असतीया खरं दिवाळीत तिथं.
होय
हम्म
फॅमिली ट्रिप काढायची आपण.
आ
फॅमिली ट्रिप काढायची म्हणाय लागलोय आम्ही.
हा हा खरं तिथं म्हणजे असं चोवीस चोवीस तास रांगेत उभा राहायला लागतंय.
होय.
हम्म भरपूर गर्दी असतीया दिवाळीत तर लई गर्दी असलं तिथं मेन.
हो होय गर्दी भरपूर असत्या तिथ
म त्याला दर्शन आपल्याला लवकर पाहिजे असलं तर म बुकिंग आत्ताच करून ठेवाय लागतय दिवाळीचं
होय
हू गाडीचं त्यजं
गाडी काय आपल्या इथलीच करायचं हाय
पण बघूया आता सगळ्यांना विचारून सुट्ट्यांवरती तेन सगळ्यांच्या अवलंबून राहिलय
होय जायचं कुठं तरी हा जायचं कुठतरी जाऊन यायचं असंच
होय पाहून तेन काय काय म्हणत्यात
हा
म सगळेजण जायचं म्हणालोय पुन्हा परत परत जाता येत नाही पोरांना पण सुट्ट्या तेन असत्यात नई दिवाळीत
हा सगळ्यांना दिवाळीला सुट्टी असत्या
होय
हूं
तुमचा कुठं काय जायचा प्लॅनिंग हाय काय दिवाळीमध्ये
आमचं अजून तरी काय नाही बघायचं नंतर अजून तरी काही ठरवलं नाहीये होय चालल्या की झालय सुरू आमच्या वहिणी हाइत ना शाळेत तिथं त्यांच्यासंग जात्यात
त्यांच्यासोबत जात्या
होय
डब्बा
डब्बा घेऊनच जात्या
डबा घेऊनच जात्यात व्हय
चालतय ठेऊ काय म
हा ठेवा ठेवा झालंय टायमिंग
हू काय रे वर ते